ह्या
हॅलो?
हॅलो? हा, काय करतीये ग
काही नाही, बसली. तुम्ही काय करताय? हो, जेवण नाही झालं अजून जेवण करायचंय अजून.
हो का, काय भाजी बनवली?
आज ना आम्ही कढी, कढी केेली. कढी भात, शिमलाची भाजी
हो का.
हो, तुम्ही काय बनवलं?
आम्ही ना अ, दिदीला पराठे बनवले, चीजचे. मला थोडा पोटाचा त्रास होत होता, मग साधी खिचडीच बनवली मी मला. आणि यांनी बाजरीची भाकरी आणि हे खाल्लं, दूध
हो का.
मुलं गेली का शाळेत?
नाही, आज संडे.
हो का, काय करताय मग?
काही नाही, अभ्यास करताय मुलं आता.
हो का? भावाचा मुलगा किती महिन्याच झाला ग?
तो मुलगी ती पंधरा दिवसांची झाली ना.
पंधरा दिवसांची झाली का? नाव ठेवलं का बारस केलं का बाळाचं?
हो केलं ना.
हो का.
केलं ना बारस.
काय नाव ठेवलं?
ओ, नाव समयरा.
हो का, छान नाव ठेवलं ग.
हो
कोणी नाव ठेवलं? तूच ठेवलं ना? आत्यानी ठेवायचं असतं.
हो, मीच ठेवलं.
गेली होती का मग भेटायला परत?
हो नाही आता, एवढच नाही गेलेली, बारशाला गेली होती, त्याच्यानंतर हम्म!
हा, मम्मी त्या
आहे ना.
मम्मीन त्या गेल्या होत्या का भेटायला?
हो मम्मीन त्या, पण गेले गेलेल्या ना, मम्मी त्या गेलेल्या.
हा का? अजून, अजून काय म्हणते? म्हटलं शेतातले काय काम चालले
शेतात आता काही नाही सोयाबीनी टाकल्या
हा सकाळी इकडे झाला पाऊस, तिकडे झाला का?
हो ना हो इकडे सकाळी भरपूर जोरात झाला आता नाहीये. आता बंद झाला
हो का.
हो.
अगं मला हे विचारायचं होतं मग त्या बाळाला छोट्या बाळाला आंघोळ कोण घालतं म्हणजे पावसाळ्यात त्याची काळजी कशी घेतात मग? असं तू काही दिल्या का नाही मग टिप्स
हो. दिले ना म्हणजे अम बाळाला अंघो
हा हा.
बाळाला सर्व बेबी प्रोडक्ट डॉक्टरने दिले होते त्याच्यामुळे मंग मी काही नाही दिलं
अच्छा. आणि ते झालं तेव्हा मी बघायला गेले होते ना असं लाल लाल दिसत होतं बघ असं रॅशेश असल्यासारखं झालं का आता कमी आता त्याच म्हणजे आता गोर दिसत असेल
हो. बदल, त्याला इन्फेक्शन झालंत हो ते दूध पावडरचं
हो का दूध पावडरचं देत होते ना तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त हा हा. आता बंद केली का मंग ती पावडर?
हो बंद केली ना.
म आता काय देता त्याला?
म आईचं दुधंच आता
अच्छा आलं का पण मग असं तेव्हा नव्हतं ना तिला
हो आत्ता आलं
अच्छा.
बाकी अजून काय?
आणि मग असं म्हणजे पावसाळ्यात नक्की काय घेता म्हणजे बाळाची काळजी? हॅलो.
हॅ
आवाज येतोय का?
हो हो येतोय.
हा म्हटलेय अगं पावसाळ्यात म्हणजे आपण नक्की बाळाची काय काळजी घेतात ते, वहिनी तुझी म्हणजे असे गरम कपडे वगैरे बाळाला आवाज येतोय का? हॅलो. हॅलो.